हॅलो हा नमस्ते ताई कशा आहात
मी मजेत तुमचं तुम्ही कशा हह कसे आहे तुम्ही
काय चाले तब्येत वगर
काय नाही तब्येत चांगली ये फक्त ते माझे गुडघ्यांचा प्रॉब्लेम येतो ना त्याच्यामुळे मग थोडस सकाळी सकाळी उठलं की मग थोड योगा वगैरे करून घेते मी
हो ना हा फिरायला वगैरे जात असता ना तुम्ही
जाते ना फिरायला पण जाते आम्ही साडेपाच सहाला वगैरे असं संध्याकाळी जमतो मला सकाळी काही जमत नाही ते टिफिन ची गडबड असते ना नातूला सांभाळावं लागत ह सत सत
मग मग तुमच्या स्वतः सा तुम्ही कसा वेळ देता म्हणजे अ
कर उठून ना सकाळी योगा करून घेते योगा प्राणाम सकाळी उठले का मी मी काय करते योगा करून साधारण वीस पंचवीस मिनिट योगा करते दहा एक मिनिट प्राणायाम करते म्हणजे मग ते पायांसाठी पण आणि शुगरच पण आहे ना मला मग त्या रिलेटेड मग सगळं असं कंबाईन करून
हा हा हा.
मग असं करते मग मी थोडंसं योगा प्राणायाम. मग ते झालं की मग मग दिवसभर आपले थोडेसे घरातले काम वगैरे केले. संध्याकाळी साडेपाच सहाला जातो मग नात पण आहे नातला घेऊन नात आहे चार साडेचार वर्षाची ती मग खेळते मुलगी तिला खेळवते मी वॉक करते बघ तिथं अ रवी वॉक करते आणि मग रात्री जेवणानंतर आम्ही मैत्रिणी मैत्रिणी मैत्रीणीनी ते नाही थोड जेवणानंतर असं दोन तीन राउड जेवणा नंतर तर जास्त करू नये ना
हो हो हो हो.
हा मग जेवणानंतर थोडस हे करते मग वॉक करते मग हा मग काही नाही थोडं गप्पा मारतो आणि बस मग आम्ही तेवढा वेळ ये ना रात्रीचा जेवण करून वगैरे सगळं आवरून तेवढा वेळ फक्त आम्ही आमच्यासाठीच ठेवलाय माहि
म्हणजे रात्री झोपता आणि रात्रीची झोप झोपता किती वाजता तुम्ही?
साडे अकरा अकराला वगैरे झोपतो
मग अ तुमची सहा तास झोप होती का अशी सहा?
होते ना माझी खाली मग सहा तास झोपलो लवकर जर झोपली सहा तास झोप झाली की लगेच जाग येऊन जाते मला.
हा कसये म्हणजे माणसाच तुम्ही कमी मा कसं आपल्याला ह्या वयामध्ये कमीत कमी सहा तास तरी झोप पाहिजे.
हो हो होते ना ताई झोप माझी.
हो आणि सकाळी उठून कमीत कमी अर्धा तास अर्धा तास ते पंचेचाळीस मिनिटं तरी योगा योगा हा केलाच पाहिजे.
हो हो मी म्हणजे माझा ना जवळजवळ पंचेचाळीस मिनिटं होऊनच जातात. योगा करून आणि प्राणायाम दोघ मिळून होऊन जातात मी तसं हे केलेलं आहे जे साधारण तो एक तास सकाळचा सगळाच तेवढा वेळ मी करूनच घेते हा तेच ना हम्म.
नाही वाणी आणि आरोग्याचं कसं खाणं पिणं गुळ शेंगदाणे भाजीपाला कडधान्य अनेक हरबारे मठ मूग ह्या गोष्टी पण कसं कॅल्शियम वाढण्यास त्यासाठी कॅल्शियम वाढण्यासाठी शरीरामध्ये वाढल्या पाहिजे त्या खाल्यापाहिजे
खाल्ल्या पाहिजे आमच्याकडे ना मिस्टरांना ते रोज तेच लागतं. म्हणजे ते हरभरे आणि मुगाचे मुग आणि मेथी असे एकत्र खातात. तर मी मी म्हणजे डेली नाही खात कारण मग परत ते मला युरिक सिड वाढायची भीती वाटे एकतर अधिक गुडघेदुखीचा त्रास ये त्याचा मुळे मी डेली नाही मग मी दुसर हे करते प्रेफर मग समजा फुटाणे वय ग एकदा गुळ शेंगदाणे असं म्हणजे गुळ गुळ शेंगदाणे पण नाही फ गुळ नाही फक्त शेंगदाणे शुगर मुळे गुळ पण नाही खाता येत मला जास्त.
हो हो ना.
हो.
आणि मग ते अ कारलं वगैरे कारलची भाजी खाताका तुम्ही?
हो खाते ना कारल्याची भाजी असतें. आणि म्हणजे आवडत मला कारल. तसं खाते मी कारल ची भाजी पण खाते.
आणि ते याच्या काहीतरी म्हणजे मी असा एक. पाले भाज्या मध्ये पालेभज्या पण खायच्या आणि ते त्याच्यामध्ये ते पण चालतं ना की आपल्याला शुगर असेल किंवा.? बी. पी वगैरे असेल तर. ते पालेभाज्या कोणत्या-कोणत्या पालेभाज्या आहेत बघा. त्या खाल्ल्या जातात जास्त.
म्हणजे जेवढं फायबर फूड खाल ना तुम्ही शुगरवाल्यांनी. हा राजभाज्या पण सीजन प्रमाणे खातेच सीजनप्रमाणे येतात समजा आता ते कर कर्टुले वगरे ते येतात. तस ते पण खात. आम्ही जेवढ फायबर म्हणजे शुगरवाल्यांना कस जेवढ. काय फायबर वालं फूड खाल तुम्ही. तेवढं चांगलंय हा. पालेभाज्या पण असतातच हां. आ सकाळी जवळपास पालेभाज्याच असतात हो.
एच. बी. वगैरे चेक करता का हॉस्पिटलला जाऊन स्वतः जाऊन.
हो. हो. करते-करते तीन महिन्या माझा ना डॉक्टर आहे. म्हणजे माझं कझिन छोटा आहे सगळ्यात. आमच्या घरात. हा मग तो करत राहतो. अपडेट हा. हा. मग तो करत राहतो. हे चेक करून घेतो. लिहून देतो. त्या काय. सगळं करूनच घेतो आम्ही. मग हा त्याच्यामुळे ते एक टेन्शन नाही. मग तो अपडेट करत राहातो. काही झालं एवढं तरी. तो लगेच हे करतो. आणि आम्ही पण लगेच सजेशन घेतो किंवा जाऊनच येतो. तो डायरेक्ट गुरुकृप हॉस्पिटल आहे ना कांक्रिया.? शोरूमच्या तिथं सी. सी. एमच्या मागे. ते तेच आहे हॉस्पिटल माझ्या भावाचं. पाच-सहा जण मिळून त्याच क्लिनिक तिकडे आहेत. अ गुळी मंगल कार्यालय जवळ मग त्यामुळे. तो इश्यू नाही येत. मग तो काही असला तर मग पद्दशीर सांगतो. काही. तस करा. किंवा असं कर. म्हणजे सगळं देत होत सजेशन. खा किंवा वॉक-वॉक साठी मग तो इसट करतोच. वौक केलच पाहिजे ताई. हा त्याच्यामुळे तो एक. ईशो नसतो. मग तुम्ही घरीच असता आई?
हा ना खूप छान. खूप छान. हम. हम्. हम. ताईंच्या म्हणजे ही. ही काळच. ची गरज आहे. प्रत्येक महिलेने ना काय होत गावामध्ये.
आता पूर्वी तर नाही शक्य व्हायचं. मुलांच्या याच्यामुळे पण आता देऊ शकतो ना. हो की नाही.? हा आता मुलं मोठी झाली. त्यांच-त्यांच सगळं एक काळ होत. की आपण नाहीच आता देऊ शकतो थोडा वेळ आपण आपल्यासाठी, अन दिला पण पाहिजे कि नाही.
हो ना.
तेच ना मग तेच होतं, मग थोडसा वेळ आपल्यासाठी मग नाही नाही मग नातू मला इथ असं नाही मी साडे नऊ नंतर मी सांगितलेलं तो वेळ माझाच राहील. मिस्टरांना पण सांगितलेलं, ह आपण सगळं तोपर्यंत सगळं जबाबदऱ्या घरातले काम आवरलेले असतात, हम्म. मग रिटायर्ड आमच्या ना समोर रिटायर्ड अ प्रिंसिपल मॅम हायत्या अ म्हणजे लय चरड होत्या त्या, पण आरवाईकिला त्या इकडे बाजूला नर्सरी त्या ताईंची, असा आमचा ग्रुपच आहे तीन चार म्हणजे आम्ही तर तिघी भेटतोच कुणी मग बाकी जॉईन होतात ज्याला जसं जमेल तसंं. त्याच्यामुळे मग छान वेळ जातो थोडस त्या म्हणता मंग मना मनातला पण थोडंसं रिलॅक्स होत आपण बोलल्याने. थोडस गप्पा मारल्याने तो वेळ म्हणजे आम्हाला ऑक्सिजन सारखंच झालंय. म्हणून आम्ही तेवढा वेळ देतोच, वॉक पण करतो. थोड गप्पा मारतो. काही असलं त एकमेकांशी बोलून हे करून घेतो, हूं त्याच्यामुळे काही हे नाही नाय हूं तेच ना, म तुमची मुलं इथंचये जॉबला. हॅलो हा मुलं इथचये जॉबला तुमचे.
अ नाही जॉबला हो हो.
हो इथचये ना बरंय.
आणि काय होत म्हणजे आपल्या नईका आरोग्याविषयी आता एक माझी मैत्रीणे सध्याला काय झाले माहीते का तीचा असा प्रॉब्लेमे झालाय तिच वय कितीय म्हणजे पंचेचाळीस वर्षाच वय बर का ताई आणि तिच्या शरीरामध्ये वंगन वंगन जो प्र कार असतो ना आप शरीरा मध्ये, म्हणजे गुडघ्यांमध्ये वगैरे सांद्यांमध्ये जे वंगन असत का? ते तिच्या शरीरात वंगण राहिलं नाही आणि म्हणजे ती उभं राहिली ना तिचे पाय बीगंतात पूर्ण, पाय बीगंतो. काही उचल तर हात बिगतो म्हणजे पूर्ण असं गोल गोल बिणलं जातं. म्हणजे ती असं स्वतःच्या हाताने काही करू शकत नाही, स्वतः उभं नाही राहू शकत. म्हणजे हे किती वाईट परस्थिती आहे म्हणजे
कशात पण कारण काय सांगतात डॉक्ट
वंगन नाही म्हणजे खाणपिणं व्यवस्थित नाही. अ स्वतःकड लक्ष दील नाही स्वतः कधी, कधी म्हणजे काही झाल की पूर्ण फॅमिलीच बघाय चं मुलांचं बघायचं म नवरऱ्याचं बघायचं अ सासू सासऱ्यांच बघायचं. म्हणजे फॅमिलीच बघ घायचं पण स्वतः नीटनीटक कधी नही का भाजीपाला हो नॉन वेज तिनी नॉनव्हेज कधी ही खात नाय. ड्राय फ्रूट खात नाय, अ पालेभाज्या पण खात नाय, कडधान्य पण म्हणजे जे असेल ना ते असं काहीतरी थो थोडंफार खायचं मग तुम्हाला ते शरीरात जे पोषण
पाहिजेच ना आवश्यक आहेच आता आमच् ही एक फ्रेंडे ह्याच आमच्या ग्रुपमधली गल्लीतलीच प परवा ना त्यांना तुला म्हणायच्या त्यांच ना सारख पाय सुजून पायानवर सुज होती आणि त्या काय बोलल्या त्यांना ना एकदम थकल्यासारखं चालायला पण आलं की लगेच अशा थकून पण जायच्या दम लागल्यासारखं मग आम्ही म्हणायचो मग त्याना त्या म्हणे माझ्या ना लहान बहिणीलाई थायरॉईड निघाल भावालाही निघाल मी चेक करून घेते म्हणे, ते चेक करायला गेल्या त बीपी किती दोनशेआ अठ्ठावीस बी पी झाला झालेला होता त्यांचा डायरेक्ट आय सी यू मध्ये ॲडमिट केलं. कालपर्यंत एकशे अठ्ठावन्न पर्यंतच अ उतरलेला होता तो बी पी त्यांचा म्हणजे आचनक सगळ आम्हाला पर परत ब बोलल्या परवा का जायचय म्हणजे असही होऊन जात. आम्ही त्यांनाही सांगतो का तुम्ही म्हणजे येतात त्या पण खूप नाय येत. आम्ही त्यांना सांगतो आहो येत जा पण त्यांच्या घरात अस टायमिंग हे म्हणे ते मिस्टरांना एकदम कमी तिखट लागत. अ त्यांना साडेपाचला जेवण लागत ते बनवलं. की लगेच हयांच्या दोघींच सासूसूना मंग ह्या म्हणे आम्ही त कराव लागत. आम्ही आमच करुन घेतो मग लहान नातू ये त्याचं
चला ऐका ना ताई अ बोलून तुमच्याशी खूप छान वाटलं
हो झाला झाला वेळ चालेल ताई हो हो ठीके ठीके ओके.